हां लागला आता.
हां बाई याच्यावर नंबर पण पाठवून जाते दुसऱ्याचे.
हां.
माझ हे द दोन, चार नंबर पाठवून दीले ना.
मात्र काम लागत मग नंबर पाठ नाई करावा लागणार का.
हा ना नंबर पण पाठवून जाऊ राला. असं डबल पहा आसेल त्या नंबरला,
हो बरंय
सकाळी बिं मी फोन केले ना, तो कोण नंबर पाठवून गेला आता तुमचाबी तसच पहिला कॉलला पाहिलं आणि नंतर पाठवून गेला.
मग काय जास्त,
हा ना तुरी तर लय खाल्या. तुरीत जास्त आहे. कपाशीपेक्षा तुरीत जास्त ते.
हम् ह.
म्हणजे उगल्या गज त्या सगळ्या आपण त कोणती तरी पाखरच खाऊन घेऊ रेल त्याला.
हा हा.
हा.
बर,
कशाच, तुम्हाला का?
तिकड आहे. हा आम्हाला लावायचं लावायचं तिकडं. न्हान मग तिकडे थांबा. द्या ना. झालं का.
म कॉल कॉल चालू ठ होते.
हा हा ठेवा किती रा पाच. म पूजा तईल केला धुळ्याला.
हो. केेला नान. झालं काय ते.
वै तुरल तला चुकरी नव. व उघेल का सगळे पण उकरूनच घेतलं ना. हाना. तुरी तर लईच ल अशा दिसाना पण लई. कोणी कोण नाही अस लावेल. काय करताय का अशी सरी कोन पाडून राहील्या.
एक साई.
बिया आणला तुम्ही.
वर.
आता ऊन जाईन नाही या पूजाचे पाठ
येती का.
हीकडच्या शेतात पाऊस कमी कण आहे ना स्वराज चे पप्पा. पाऊस कमी दिसत ना इकड. घरा जाऊ जास्त. मग चांगले ना असंच.
तुला राह नाही उठतो का.
तेव्हावर कसं झालं बा फें. कोणत्या?
हम्. ती झोप ना सा तुला ताप येतोय ना तिला येईल माहितीय का. एडा. उद्या जातिश बच्चव मॅडम कडे. सांगते सग आला नाही म्ह ना मात. टेबल पाठ केला नाही काही नाही. स्पेलिंग पाठ केली नाही बघ.
औषा द्यायचं ना म्हणलं पूजा तै त्याला साईला. आऔषधथ ना वा
तसं नाही त्याला अभ्यास करायच्या टायमाला ताप येतो सर्दीची
अगवई हा हा
खायच्या टायमाला येत.
ह हो का.
हा जेवण करायचं पण ल जिवार येत फक्त मोबाईल बघायचा नाही.
वराव.
हम त्याला वाटलं तर मोबाईल बाजूला ठेवलेला आहे.
हा फोन चालू साई वाज..
हा ते आंटी नच ला के बडख्याऊन.. येत तर काही मी धुळ्याला आमच्या..
ह तुकडडे यायचं कामच पडत न कन्नाडपर्यंत येत
येयच ना म. या आमच्याकडे हा.. उज्जैन बघायला जाव मग आपण.
बर.
ह.
तिथन तिकडनं जवळ येतं का..
हा तरी म्हणजे तरी पाच स तास लागतात दोन अडीचशे किलोमीटर आहे..
हा कामज वाच पडतातरी हम्म.. यायचं होतं आम्हाला पण मग ते माझ्या बहिणी ते सगळं आम्हा सोबत यायचं होतं त्यांना आम्हाला.. पण तिचे सासरे वारले मग कुडं हेण झालं..
हा माझं अडथळ्यात राहतो पावतत वातावरण असेल तर. नाही ऊन पडत पडत आणि मग तेव. तर पाऊस लून जातो.
का मा ते आता काय करेन तर कररू..
हा आमच्याकडे तसच आहे आता ऊन पडलंय सध्या..
हम्. आलं नाही पाहिजे आता आठ दिवस..
बापरे.
हा ना आले वल्ल आलं त..
आठ दिवस लागेल.
हो आठ दिवस नाही आलात भारी..
बापरे. द्या मग फोन करून काही येऊ नको म्हणा आता..
बर बर आपलं जर यकिंग असत तर आपल्या मनासारखंच केलं अस.. काई यायचं का बॉडक्याला..
म्हणत होते ना आत्ता आरुचा फोन आलताक सकाऴी दहा वाजता..
हा अरु ना त्याच्यानीच नवा ड्रेस घातलेला होता.. ण पया आजयन ला सुटी अरुण आज नवा ड्रेस घाठला..
अह मनी साई ये ना मनी बोडख्याला साई म्हणत तू काल फोन केला असत काल आल असत. नज बरत निमल असस्त ुळ्याला.. म्हटलं दोघाला काही काम नाही हम्..
यायला जायला नाही उशीर लागत लगे चाले असते ते पाच मिनिटात दोघंवी..
इकडून पण तयारी होतीस ना काल का पण फोन केला तू मग काल आला असतो आम्ही..
हम्.
हम् पाच -पाच मिनिटाला फोन चालू आहे आता..
हा.
अ अ.
एकाचं झालं की एकाचं
हा
हम्
सकाळी उठल्यापासून तर झोपपर्यंत चालूच राहतं
हा मस्त आजी तो बरं आहे का आजी त बरं आहे
हा बरं आता पहिल्यापेक्षा थोडं बर आहे म्हणजे फरक पडला
हा
हम पहिले असं जास्त हे करायची ना बाहेर जायची आता नाही म्हणत बाहेर जायचं
हम
हम्म पण थोडस येतोस घर का
हा- हा
हम्म
एकदम थोडी फरक पडणार आता मला
खूप हुशार होती आजी
हा ना
तिला कोणाची नजर लागली काय माहिती आमच्या हेच्यामध्ये असं कोणीच नाही आहे तिच्या एवढं हुशार..
हा
तर तिलाच असं लागून गेलं
बला पाती परत कॉल करन नऊ मिनिट आता दहा झाल की
हा काय
हा- हा करत करते हुंजणी एकामागे येतात तुमचे पाच कोण हो नंबर सेव्ह करून घेणे आता तुमचा
चालेल- चालेल
मी मागच घेणार होते पण लक्षच नाही गीता ताईकडं घ्यायचं
ह हा का
चला मी लावते परत हा
हो- हो